काय करताय
हा ह आवाज येतय काय
हो येतय माझा येतय आवाज
हा हा लागलाय
हा झालेच हो आलरलय तुम्ही
चालूच आहे बघा
होय जेवण वगैरे झाल सोलापूर
हा हा आ्मी इकड कोल्हापूर जिल्ह्यात सोलापूर कोल्हापूरच लय चालू आहे
ह
होय ज्यांना कराेल ते सोलापूरचे तरी आहेत कोल्हापूरचे तरी आहेत असं चालू आहे
हो मी पण कालच ऍड झाले
होय काय म्हणजे लगेच आला आला काय टास्क तुम्हाला
हो परवा दिशी दिदीने ऍड केली आणि का कालच टास्क आलेय मला पण
होय तरी लगेच आला नाही तर एकेकांना हा येत नाही लवकर पण
हो आली म्हणजे कसं लवकर येत नव्हतं आता आली दादी पण दो दोघं तिघं जणांना ड ऍड केली लगेच चालेत त्यांना पण
हा हा हा हा ते लिंक लिंक हच्यातून झाला असेल ना लिंक म
हो
हा हा त्यामुळे ते आला असेल लगेच मग
ह
हम्म हम्
जेवण वगैरे झालं माझं नाव वैशाली पाटील
हा हा हा म्हणजे ज्यावर नाव नाही ना माझा अल्फिया ममी हम्म
हा हा
हम् कायम
काय बनवला आ स्पेशल
किती कॅाल झालं आज काय नाही आता वांगी
हा हा हा माझ हे पहिला आहे बघा कॉल तुमच झाल्यावरती आता दिदींना कॉल करते दिदींच झाल्यावर परत कोणाला तरी करायचं तुमचं किती झालं कॉल
जला माझ असेल माझं पण आत्ताच चालू केलं मी
होय होय हां हां तुम्ही मला मेसेज केला तु्ी तेव्हा कामात होते काय म्हणताय
हा हा हा
हा म्हणून आता मोबाईल बघितले तुमचा मेसेज आला म्हणून ब ह
हा हा मी पण जरा भा म्हणजे मुलगीला ढो ढोस होता ना आता ते पाच सहा वर्ष त्यांची क्षण द्यायचं तिथ होती म्हणून केला नाही मगाशी
होय तुम्ही फॅमिलीत किती जण राहताय तुम्ही
आम्ही दहा जण आहेत की
होय
हा तुम्ही किती जण मला दोन आहेत एक मुलगी एक मुलगा
हा हा मी मम्मी पप्पा मा माझं अजून लग्न झाल्याल नाही माझा आत्ता बावीस एज चालू आहे.
होय हा हा ह मग तुम्ही काय जॉब करताय काय शिकताय
ह काय नाही मी पण पोलीस भरतीच प्रॅक्टिस करत होते दोन दिव म्हणजे दोन वर्ष केले आणि ते ओपन कास्टमुळ काय माझं काय मेरिट मध्ये एक्झाम मध्ये दोन
झालं नाही काय होय काय
झालं नाही हा
होय ने
आता माझं पण आता ठरलंय आता पुढच्या महिन्यात बघू आता लग्नाच तारीख आहे. पण त्यांनी काय करतात काय माहित पुढच्या मन्यात म्हणतेत का पुढं दिवाळीत म्हणतेत काय माहित
होय म्हणजे आता ल शिक झालंच नाही काय मग आता तुम्ही जॉबच वगैरे बघत बघितलंच नाही मग
आता पुढं म्हणजे लग्न झाल्यावर आता प्रायव्हेटमध्ये करायचा विचार आहे हो हो तुम्ही काय करताय का जाॅब सोलापूरमध्येच इथे साईड ला एक ग्रामीण भागात राहतोय
होय म्हणजे तुम्हाला मग तिथंच दिलं काय?
हो सोलापुरात दिलेत मला पण आम्ही इथ ग्रामीण भागात राहतोय थोडी
हा हा हा हां
हा
चालतय ग
हा
मी काय नाही मी काय जॉब वगैरे का नाही घरातच असं घरात कुठल काय मुलं सांभाळायचं हे जॉबच्या वर हाय लय हे ते परमनंट
कधी पण सोडायचं हेन ते करायचं असतंय
होय फुकट मध्ये जॉब असल्यासारखा हाय हे
पैसा कमायचा असेल तर झालं प्रायव्हेट नाही तर गो
ते व्हय अस आहे
हा तुमचे मिस्टर काय करत्यात
आमचे दुकानच आहे
काय नाही बघ
अग्
होय कोल्हापूरमध्येच आहात का इकडे इचलकरंजीला वगैरे आहेत तुमचे शॉपिंगचे दुकान
आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातंच एक रेंदाळ म्हणून गा गाव हाय.
कुठलं
जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हत रेंदाळ म्हणून गाव हाय.
कुठलं गाव रेंदाळ होय हा हा
हा
हो हो
इचलकरंजीच्या इकडं साईडला हाय असं
हा हा
असंय
बर
आणि काय म्हणतात म्हणजे तुम्ही अजून कुणाला नाहीच केला काय कॉल
नाही अजून आता तुमच म्हणजे मेसेज करायलते कोणी म्हणजे असं रिप्लाय देत नव्हते. आणि माझ्या दिदीचं पण बाळ लहान आहे ना मग ते पण बाळ रडत होत मग नंतर कराव म्हणलं
हा हा हा हा
हा
किती किती वर्षाचा आहे मग बाळ ते
अ दिदीला एक मोठी म्हणजे हो दिदीला दोन लेकरं पहिले जी मुलगी आहे ती साडेतीन वर्षाची हाय पुढच्या महिन्यात तिला एक चार कमप्लीट होतय पाच व वर्ष चालू होतयं आणि दिदीचं बाळ तर एक महिना पण होत नाही अजून हा
हम हम हम
अजून काय म्हणताय काय नाही बघा निवांत आमचं पण
हा हम हम्
पाऊस वगैरे झाला तिकड
हा
पाऊस
पाऊस काहीच नाही बघा पाऊस पाक बंदच झाला तिकड हाय
इकडं पण तसच हाय इकडे पण तसंच झालं बघा आठ दिवस तरी पाऊस नाही. कालच थोडस झाल पाच मिनट हो जरा झाला.
समजलं ते होता म्हणून पाऊस तिकड म्हणत होती अस काहीच नाही इकड तर काहीच नाही ऊन पडलंय बघा पूर्ण असं उन्हाळ्यासारखं चालू हाय.
हा आता काय झालं पावसाच काय बंदच आता गणपतीपर्यंत असणार पुढं बंदच पाऊस
पडतोये तवा जरा पडेल मग आता
हा झालं आत्ता जून जुलै दोन महिने संपत गेले आणि ऑगस्ट महिन्या एवढ असत म्हणतेत झालंच
होय संपत आला आता तर गणपतीच कधी ऑगस्ट मध्ये येतय काय
हो ऑगस्ट मध्ये आहे वाटतं
हा हा हा
अजून काय म्हणता
आणि काय म्हणताय कुणाला कॉल करायचा, काय बोलायचं काही समजतच नाही बाई
एक अनोळखी असताना आपण काय बोलायचं काय समजतच नाय
हा, पण ते ओळखी होतेत नाही एवढं होतय पण ह्याच्यामुळं ओळख तेवढे होतेच, कोण कुठलं काय ते समजतय तेवढं
हा.
असं आहे सगळे असं विचारून विचारून मी पण आत्ता केलं मला आता लय दिवस झालं ते येऊन
हा हा, मला पण दिदी म्हणली तू तू करत जा लवकर पुढचे टास्क येत्यात मग मी पण काय केलं करा म्हणलं मेसेज तरी मग केली
हो तेच म्हणजे आपलं कंप्लीट झालं तरच पुढच येते नाय टास्क ते पूर्ण झालं तरच असं होतय नाही तर मग नाही येत ते आता माझं ह्या टास्क वरच थांबलेलं ना मग आता कुणाला करायचं, काय करायचं काय समजत नव्हतं मग काल पाहिलं
तर मगाशी मी पण मगाशी पर्सनल चालू केलं की प्रायव्हेट मेसेज करायचं त्यांना करू का करू का म्हणून
होय तसं केल्याशिवाय पण कोण करत नाही म म्हणजे त्यांना पुढच्याना पण गरज अस की नाही मग ते करते असं होतय असं आहे आणि ते जेंट्स ते असल्यावर मग बोलता येत नाही ना असं बोलायला पण काय बोलायच समजत नाही. होय जेट्स पण असतात
हा का मला काले
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो आवाज नाही येत काय, हॅलो. हॅलो.